हा बोलकी काय करायलास?
काय नाही आहे बघ तो,
आवाज यायला ना माझा तुला हा हो तु पण यायला लागला नाहीत एक एकदा कसं होतंय यायला यायला व्यवस्थित यायला.
हा हा
हम् नाहीतर एक एकदा आवाजच यायचा बंद होतोय ग मधीच
होय होय मगाशी पण येत नव्हता लावलो मी दोन तीनदा
हा म्हणूनच हे केलं. हा मम्मीची तब्येत काय बरी नव्हती म मधी
मधी ते ताप थंड कामामु
हां हां कामामुळेळं होत होत काय हा बोलकी, हॅलो
हॅलो,
हा याल की बोल की हॅलो,
कामामुळ जास्त काम लागलं आणि पाऊस पण होता की थंडात सगळं लवकर उठून तेन केलेलं
त्येच्यामुळ होत होत काय मी केलेला फोन दोन वेळा आमचं झालं दोघींचं बोलणं हम्म पण तेव्हा काय म्हटल्या की दवाखान्यात जाऊन आलोय
हां
पण सलाईन वगैरे पण लावले पण मला अजून पण
लाली पण मला अजून पण काय बर वाटत नाही होय तवा मी इथ नव्हतो सोड खरं
होय सांगितल्या सोड त्या नव्हतीस तू इथं नाही तर आली असती म्हणून सांगत होत्या
मला सांगितली पण नाही तिनं कि मला बरं नाही मग मला नंतर फोन ल्या पण काय सांगितली आ तिचा हे त सोड मग मी विचारलो तरी पण सांगितली नाही म म्हटलं त मला बरं नाही सलाईन लावून आले त म्हटलो मला काय सांगितलं नाही
हा ते पण आहे मला म्हंटलं पण नाही सोड काय तुला सांगितलं नाही किंवा काय
ह
हम्म मला फक्त एवढंच म्हंटलं कि ती इथं नाही आहे हा
नव्हतं तवा सोड
होय मी आज ज्याला पण विचारलेलं की न नंद्या नाही का येत मग मला म्हटलं नाही ती ईथ नाही आहे.
हा ह
हा नंद हे तिच्या नंदूबाईंकडे गेल्या म्हणून म्हंटली हा म्हंटलं. हा सांगितले म्हंटलं नाहीत असते तर आली असती म्हंटलं हुशारती हो मी म्हटलं
आपलं पण मामीच नाही तर असते तर त आलीच असते. कारण अंजना मामी पण आल्याच नाही ना नाही नाही नाही झा तरी पण आ नाही आला तेटी जाऊन लायलान लावून आ प्ले वय आमचे सर होते तेव्हा तिथं सर होते म्हणून बरं. ह
त्यांनी सगळं हे केलं ना सलान वगैरे लावलं. हॅलो हॅलो हा बोल की. हॅलो.
हो ह बोल याल आहे याल आहे.
हम् मग तेच ते सर होते त्यांनी लावलेलं सांगत होत्या
हां
कि लावलेलं सलान वगैरे लावून आल सलान ते लावून आलो.
चलान ते लावून आलो सांगत होते मला मम्मी म्हंटलं अज ना मम्मी जरा होय
तर दोन वेळा फोन पण केल्या.
हा
मला म्हणलं थां मी करतो फोन आणि तुझा तुला नंतर करतो तर दोन वेळा फोन केला तरी पण उचलले पण नाही आणि न हा नंतर सकाळी. चचाले वाटतं काहीतरी सकाळी केलेले आहे मग तेव्हा सांगितलं मामींनी की मला बरं वाटतं ना तू ये म्हणून
हा
जरा मला मदत करय मदत. करून जराशी जा म्हणून नुसतं चपातीला कर बाकी कशाला करू नकोस. फक्त चपातीला कर तर हा हा य तो म्हणलेय
नंतर याला नाहीती. हा आलेच नाही शेवटपर्यंत मग शेवटी परत मला मामीनी फोन केला बघ त आलीच नाही
तू लाव लाव म्हणलीस तरी पण ती आलीच नाही
हम्म कोण येत
ह ह मग मी म्हंटलं तेव आपण की बघा आता तिने असं केलं तुम्हाला मग त्याच्यानंतर काय तरी त्यांचं काहीतरी भांडण झालं कि गण्याच काय केलं
तोनी
तर कोण काय मित्र
हम्म
मग तेव्हा पण मामींचा फोन आलेला की आता हेनं पण काय केला बघ म्हणून
सगळं तेच करत बसायचं बघ
मी म्हटलं तरी मम्मीला काय टेन्शन कशाला घेतायसा सोडून द्यायचं नाहीय तर राहू दे तुम्ही तुमची कोण मैत्रणेतेता तिला घ्यायचं म्हंटलं
तेचकी
हा कशाला एवढं टेन्शन घेताय आणि कशाला उग तनी येत नाही तर बोलू पण नका ना म्हंटलं
ची मम्मी सगळ्यांना बोलवत असत्या
हा मग म्हणाल त्या की नंदी पण सारखी ओरडत्या सतीश दादा पण सारखं ओरडत म्हणून सांगाल ते मला मम्मी सगळे सारखे ओरडतात त्यांनी पण मला तुझ्यासारखं खरं पण माझा जीव राह नाही मी बोलवतोय.
कशाला बोलवायचं?
हो ना तिज माझा जीव राहत नाही मी बोलवतोय आणि हिने असं काहीतरी करतात.
हम्म आता काम झाल्यावर नंतर कोण
हा मग मी म्हंटलं त्यावेळेस की अ अ म्हणजे स काय चांगलं होतं की त्यावेेळेस येत हो
येत होत्या ना आलेल्या पण होय
रेणू आली
तेव्हा आलेली तेव्हा आलेले ते. हम्!
म मी म्हटलं मामीसनी तेव्हा कशा काय आलेल्या आणि आता का आल्या नाही, तर नाही शेवटी
शेवटी मामीनी रागारागांना परत फोन केला.
त्यासनि कि तू का आली नाहीस आणि तुला यायचं नव्हतं? तर तू सांगितलीसच कशाला?
येत नाय तर सोडून द्यायचं नाही ओम ची मम्मी.
हा मग परत फोन करून म्हंटलं वाटतं तर ती त्याने काय बोलली नाही. मग काहीच बोलले नाहीत म्हण की नाही मला काम होतं म्हणून मी आलो नाही. आणि फोन कट केला. मग परत आणि आपणच केलं म्हण एकटीनं सगळं चपाात्या सगळं सगळं
सगळं केली पोळीची ऑर्डर पण होती.
हा सांगत होती मला एकटीस सगळं केलो आवरलो म्हणून मग मी म्हट ल आता काय करणार मग दवाखान्यात जाऊन आलासा काय तर दुसऱ्या दिवशी परत आणि गेलेल्या. वाटत हा दाखवून आले मग मला सांगत काल दुसऱ्या दिवशी पण दाखवून आलोय मी. आणि म आता जरसं मला बरं वाटलय पण तरी पण
होय होय ते सलाईनमुळ.
हा आणि दोन दिवस त्यांना काहीच खाऊ वाटत नव्हतं त्या मला सारखं सांगत होत्या. की मला काय खावं वाटणा मला काहीच खावं वाटणा नुसत
होय होय!
हम्म सकाळी चहा प्यायचं दुपारी चहा प्यायचं संध्याकाळ होता की होय मध्ये चहा पिऊन झोपत होते म्हण आणि त्या आज्या चहा करून देत होता सांगत होत्या.
हम्म!
तो तर
आस त्यो काय देतोय?
एवढं तो जसं की हा बाबा बघत्यात तसं बघत नाही ते एवढं लक्ष नसते त्याच.
नाही त्यात त्याचं काय नाही त्याला काय पाहिजे असतोय तेव्हा तो जातोय.
आ हा खरंच कि म मी ज्या वेळेस तुझा फोन आला आणि मला होल्ड ठेवला म त्याच्यानंतर फोन परत होल्ड केल्यानंतर मग परत काढल्यावर मी विचारलं की कुणाचा फोन र आज्या?
तर मग मला सांगितलं की नंदीचा फोन आलता आणि मम्मीला सलायन
हम!
मला माहित नाही तिन काय तिन काय मला सांगितलं नाय असं म्हणाला म मी म्हणलं हा मी म्हणलं की तू विचारायच होतास मम्मीला तुला काय झालंय तुझ तू तू म्हणलं तेनी तुला विचारतात तुला बरं नसताना मग तू विचारायचं होतास म्हणले
तेच की याला विचारलं काय होतय सांग बघूया.
हा म्हंटलं मी तुम्ही विचारायचं होत अस एका गोष्टीनं की काय झाले बरं वाटाले काय त्यांच्यासोबत जायचं होतच म्हणलं तू संघ.
नाही जायला ब त्या ना.
होय सोबत पण गेला नाही सांगत होते आणि मग बरं वाटलं की दुसऱ्या दिवशी
्या दिवग हा.
आणि तेव्हा चांगलं बोलून तेव्हा मामींच्या सं म्हणजे मामीसनी मदत. त्यानं केला मग मामी त्या दिवशी पण मी बडबडताना मामी म्हटल्या मी काय करू सांगत ह्यो माझं कत नाही मग मामा पण चिडत्यात.
नाय.
आ म मामा पण चिडतात मग मी काय करू? म्हणून म्हणाय लागला. हम्म म्हनाय लागल्या. होय ते पण हाय. हम्म म्म ना लागलेल्या ममलागे हम्म ते बाबांच्या पशी बाबा फिरवा लागल्यात तिला
हम्म हम्म हम्म.
हा आणि काय मग काय नाही बघ तुझं आणि काय
का नाही बघ फोन केलेला का नाही तो.
नाही कुठं आता पप्पांसोबत गेल्यापासून नाहीच कि फोन. होय नाहीच होता जस की पप्पांसोबत गेलाय पप्पांनी ताकीदच करून नेले ना. कि बाबा सारखं फोनवर बसणार आसशील तर मला तू इथंच सांग.
काम कराय पाहिजे की.
हा तू इथंच सांग तर तुला येतो नाही तर मग तू इथं राहा. तू इथं कुठेतरी काम बघ आणि जा.
काय नुसतं डायव्हवर व्हायचं त्याला डायव्हर.
हा कशाचं काय माहिती बाई खुळ हो म्हणटला. मग जातो म्हट व्यवस्थित मी जातो मग मग मी पण म्हटलं होय ल श देऊन काम करणार असला तर जा म्हटलं नाहीतर तू महिनाभर कुठेतरी इथ काम बघ जा. कंपनी बीपणी कुठ्ट पण. आणि जाऊन कर जा म्हटलं तर नाही मी तेच करा मग म्हटलं मण लावून तर ते शिक फोन ते सगळं सोड मग मामानी पण त्याला तेच ताकीद केली. मग झाला मग तयार झाला मग गेला.
हा.
हम्म चालतेय घे ना होय.
होय.
हम्म चालतय घे मग ठेवतो मग हा. हा हा करतो चालते हा हा हा चालतय हा.